हा बोलकी गं
काय केलेलं
काय नाही बसलोय
आणि कसं आहे सगळं?
हो मस्त आहे तुझं?
माझं पण आहे चांगलं ती मला विचारेस होतं, तुम्ही ट्रिप कुठं गेलतासा?
हो आम्ही इथं जलतारा वॉटर पार्कला गेलतो सिंधुदुर्ग मालवण, तारकल्ली
शाळेची ट्रिप होती ना
हा शाळेचच
कसं झालं सगळं? चांगलं होतं काय
हा मस्त होतं
काय काय होतं?
नलतारा वॉटर पार्क मध्ये खूप सारे स्लाइड्स होते तिथं नाश्ता करायचं होतं जेवण होतं? आणि आईस्क्रीम पण होतं अ एंट्री मध्ये एंट्री केल्यावर ज्यूस दिली त्यांनी, मग नंतर कॉस्ट स्ट्युम चेंज करायचं, नंतर गेलतो पाण्यात तिथं दोन तीन तास खेडलो, परत जेवण केलं, परत गेलो पाण्यात आणि नंतर हा. का, ड्रेस चेंज करून आलो परत आणि दुसऱ्या दिवशी मालवण तिथं गेलो.
अच्छा, दोन दिवसाचं ट्रिप होतं?
नाही, तीन दिवसाचं होतं
अरे... किती फीस घेतलीत मग?
हजार रुपये
फक्त हजार रुपये मध्ये एवढं फिरवलं?
हो
चांगलं झालं सगळं?
हा झालं आणि तू पण गेलतीस ना वाससोटाला, तिथं काय झालं?
हो, आम्ही दोन दिवसासाठी गेलो होतो, ते पण खूप चांगलं होतं अ... पहिला मी, ते तारा अजिंक्य ताराला गेलतो मग साताऱ्यामध्ये गेलो, वासोटाला... संध्याकाळी तिथं थांबलो मग सकाळी ट्रॅकिंगला गेलो होतो
आणि काय?
आणि काय सगळं ठीक. तुम्ही कोण कोण गेलतासा?
अ आमच्या शाळेतली सगळी मिळून गेलेलीत.
हम्म सगळं सेफही झालंय ना.
हा हा झालं, तुमचं?
आमचं पण आम्ही, आम्ही कॉलेज म त्रिण गेलतो म्हणजे कॉलेजच सगळीजण मिळून. आणि मग तिथं नेटवर्क पण नव्हतं. पासोटाला गेल्या - गेल्या आमचं नेटवर्क गेलं. मग आम्ही तिथेच खूप मज्जा केलो, सिंगिंग केलो. बोन फायर वर बोन फायर जवळ बसून आम्ही अंताक्षरी खेळलो. खूप मज्जा-मस्ती केलं. आणि वासोट्याला, ट्रॅकिंग वर जाताना खूप अर्धा दिवस आमचा तिथेच गेला.
माझी तब्येत पण बिघडली होती. आणि काय, कुठं जायचं प्लॅन आहे काय पुढच्या वर्षी? नाहीतर दिवाळीमध्ये.
हो फॅमिली ट्रिप काढायचं बघूयाच.
कुठं जायचं प्लॅन आहे आम्हाला पण सांगा
विचार करून सांगतो
हम्म आम्ही पण विचार केलय लोणावलामध्ये जायचं पण बघू आता
आणि ते लक्षात आहे का आपण गेलेलो अ गणपत पळेला
हो आहे की तू खूप बारकी होतीस तेव्हा
हो
आणि तुला ते कस लक्षात आलं अचानक
अग असंच फिरायचं काढलं तर आलं ते लक्षात
त्यावेळी आम्ही जॉईंट फॅमिली होतो मग खूप जण होते मग आणि जरा चांगलं वाटलं त्यावेळी नुसतं काय फिरायचंच बोलायचं आणि काय कसं चाललंय तुझा अभ्यास वगैरे
हो चांगलं चालंय आणि तुमच ऍडमिशन ते काय झालं
अजून ऍडमिशन करायची आहे वेळजून तुझं टेंथ चालू आहे ना
हा
कस चाललय मग अभ्यास बोर्डची तयारी चालू आहे की नाही
हा हे चाले आहे
कसे चालू आहे शाळेमध्ये काय चाललंय तुमच्या
अ आमच्याशा आहेतेत
हम्म
असंच काल इलेक्शन घेतलेली म्हणजे स्टुडंट स्टुडंट घेतलेली मॉनिटर करायसाठी म हो मी त्यात लिडर झालोय आणि परत आज अ बोट म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये मेंबर घ्यायसाठी ज्याला पार्टिसिपेट करायचं होतं ते करणार होत. तर त्यांनी फॉर्म भरलीत टीचर्स चूज केलीत कोण कोण कोण येनार तर मी माझ ग्रुप मध्ये सात जण आल्यात माझ्या फ्रेंडच्या ग्रुपमध्ये सात जण. आणि असं दोन ग्रुप केल्यात नोटबुक आणि टेक्स्टबुक
हम.
नोटबुक मध्ये एक मुलगी एक मुलगा आहे आणि मी टेक्स्टबुक मध्ये आहे टेक्स्बुक मध्ये पण एक मुलगी एक मुलगा आहेत.
मग तुम्हाला काय करायचंय आता.
अजून सांगणार आहे काय तरी ते वर्षभर सगळे डिसि पिल्न च बघायचं ते सगळंच.
व्हय. आणि व्होटिंगसाठी तर काय काय ते फॉर्मॅलिटीज करायच असतात. ते तू करणार मग.
नाही फक्त त्यांनी सांगत टीचर ऍडवर्ड करायचा सगळ्या क्लासमध्ये जाऊन पोस्टर करायचाय.
मग तू काय तयारी केल्यास तू काय? बोलणार आहेस त्यांना की जे जेणेकरून तुला त्यांनी वोट देणार.
हो हो विचार चाललेय जरा. ह अजून त्यांनी बारकी आहेत, तर त्यांना जरा चॉकलेट द्यायचं. आणि वोट विकत घ्यायचं.
व्हय असं आहे काय बघ जरा काय होते, मग सांग मला.
हो तू पण जरा आयडिया दे की मला.
देतो मी त्यांना सांगायच जर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम असल तर आम्हाला येऊन भेटा. घेता जर टीचरच म्हणजे त्यांनी काय नाही ऐकल्यात. तर तुम्ही आम्हाला सांगू शकताय, आम्ही काय हेल्प करू शकतोय तुमचं.
हो हो. आणि जरा मला पोस्टरचा आयडिया द्या की पोस्टर कसं करायचं?
हो हो देेते काय लिहायचंय पोस्टरवर?
टेक्स्टबुक ल्यायच हाय. आणि कायतरी साईड ला डिझाईन तेन टेक्स्टबुक.
हो असं पॅम्पलान सारखं करायचं आहे का?
हो.
मग तू ये मी करून देेते तुला.
हा हा कवा येऊं संध्याकाळी
हो हो चालतेच.
हो हो किती ला?
पाचला.
बर चालतय.
आणि फोटो पण पाठव जर तुला असं म्हणजे रेफरन्स साठी मला आयडिया मिळेल कसं करायचं आहे ते.
हो मी तुला पाठवते थोड्या वेळेत.
हो आणि ट्युशनच काय झालं तुझ?
आहे अजून दोन तीन दिवसात चालू होणार, सर जरा बाहेर गेल्यात
हम् आणि काय जेवण झालं.
हो झालं तुझं,
हा झालेय आताच.
आणि मग अं घरात सगळेजण कस आहेत.
हो मस्त आहेत तुमच्या,
आमचं पण तुम्ही अ रूम बघत होता. ना रेंटवर,
हो हो अजून चालू आहे बघायचं.
कुठे बघितला की नाही अजुन.
नाही तुमच्या तिथं आहे काय,
हो आमचा परवाच एक, सोडून गेल्यास जर तुम्हाला परवडलं तर इथं येऊ शकताय.
हो हो बघतो संध्याकाळी आल्यावर,
हा हा मग, हा हा पाच हजार रेंट आहे.
हो हो हो,
तुझं लई आवाज यायलय काय व्हायलय तिथं.
भांडी चालल्यात ना म्हणून,
हो मी हे अ विचारलं. तो फोटो पाठव की ट्रिपच ट्रिपमध्ये तुम्ही काय, काय, केलायसा ते मला बघायला आवडेल.
हो हो पाठवते मी थोड्या वेळ म्याऊ,
ओके चालेल आणि काय विसरलीस नाही ना सांगायचं मला
नाही नायं.
होय.
बर ठीक हाय ठेऊ का?
हा हा बय
हो भाऊ भाऊ